हॅलो, काय गाणं म्हणाय लागलीया?
कायतर बसल्या म्हणत.
हम्म हम्म हम्म हम्म आता कधी स्टोरी व्ही होय. भारी ये की तयारी चाललीये एक्झामची आपली आता बोलतेय हाय की नाय.
ते चालूच असतय एक्झाम स्टोरी सांग, वन टू फिफ्टी म्हण. स्पेलिंग सांगते. अ थांब.
काय म्हणावं बोलायचंय कंटिन्यू ॲपवर बोलायचंय आपण. तर आपल्याला पैसे पडणार आहेत होय नुसत हम्म हम्म हम्म हम्म होय फोटो दाखवलेले डुगु आता चाललंय बघ परीक्षा आल्या चालल्या तयारी आता परीक्षा कधी काय ये बघ तोपर्यंतचा अभ्यास सगळा कम्प्लीट करून घ्यायच चाललंय. त्याचा काय त्याला वेड लागतंय परीक्षा झाली की तो काय त्याचा नसतोय खुळ लागल्यागत करतोय.
करतोय व्यवस
हां घ्यायची गरज लागत नाय. त्याज पहिल्यापासूनच आहे आता छोटूच्या बाबतीत जरा वाटतंय घ्यायला लागलं.
नाय तो पण हाय वाटतोय हुशार.
बघूया की काय काय कसा कसा करतोय डुगूच पण काय नाय ते टेंशन नाय. चांदोडेची जत्राय चार पाच सहा तारख
कधी आता एप्रिलमध्ये?
होय माव चिवची कधी परी होय बाई आम्ही पण म्हणा लागलाय खर तर कसंय माहितीये का शनिवारी पोळ्या ये. रविवारी संकष्टी असल्यामुळं कापत नाय
नाहीत हां मग मंगळवारी
सोमवारी सोमवाराय त्यामुळं त्यांच्या गावात गाव करत नाय ते सोमवारच आता मंगळवारी गेलं मंगळवारी पोराच्या परीक्षा सुरू
तेच की कसं जायचं अवघडच हाय सगळं.
नाय बाई पण मग आम्ही म्हणलो आलो तर संध्याकाळी साडेसात नंतर. कारण क्लासमध्ये कसं रिव्हिजन मॅडम टेस्ट घेत्यात सगळ्या होय मग ते एक्स्ट्रा होऊन जातय ना गं.
चालतंय की होय.
मग तेवढ्यासाठी यात्र खायसाठी मग ते हम्म नाय बाई मग डुगु मला म्हणलं सरळ सरळ म्हणलं तुझी तू जा. होय वहिनी म्हणते गेलं तर मग साडेसात नंतर जायचं. नाय नाय वहिणी म्हणत्यात गेलो तर साडेसात नंतर ग त्याच्या अगोदर काय नाय. ते मावस घ्यायच्या आधीच किती कंटाळते माहिते की नाय. अभ्यास म्हटल की त्यांना टेन्शन येतंय. नाय त्या म्हणत्यात मला टेन्शन येते मला ते जमत नाय त्यापेक्षा ते ते क्लासमध्ये होऊन जातय. हं, नाही बाई म्हणलं आमच पण काय हलणार नाही. आलं तर मग आई दुसऱ्या दिवशी सुट्टी? खरं मॅडमच कस पेपर घेत्यात, एक्स्ट्रा रिव्हिजन सगळे
हो, त्यामुळ पोरं चुकव नाही ती. मी पण नाही चुकवत.
सोबत होय, तू गेलेली क्लासला एक दिवस. एकदा एक दिवस क्लासला गेलेली वो ती. माऊ सोबत. त्या मॅडमकडे घेतलं की, फोन केलेला ताईंनी. बसली की, दोन तास बस
हा हा.
मागच्या वेळेस आलते का मी तेव्हा. हो तेच की, मॅडम म्हण होणार आहे हो म्हते की होय, तेच की. मला ना लिहवता नाहीय ते सगळं शिकवा ते लागलं नाय.
हम्म, हम्म, हम्म. बरं झालं, बरं झालं. ते आपण कसं घेतोय ग. वहिनी कशी घेत नाही, झोप मोडत नाही वहिनी. आपलं कसंय, पोरांच शिक्षिण महत्त्वाचं. हम्म, होय. आपल्याला कसंय ते घेतल्या शिवाय ते असं आता डुगुला पण मी तिकड क्लास लावले नव्हते क नाही, खरं ते घेतल्याशिवाय चैन पडायचा नाही, घेऊन मगच काय असेल ते त्याज आता इकडे ह्याच वर्षी क्लास लावले, नाही तर मी त कुठं लावले होते क्लास? हम्म हम्म, आमच्यात पण क
मी घेतो पोतदारला होता तरी घेत हॅलो. हॅलो. हॅलो, हॅलो. हॅलो. हॅलो.